हा जेवल्यास का नाय?
कुठं पडलेलं? ठेव जा जा. हेच हेच वर ठेव, वर ठेव आण परत आल्यावर त जोड. एक मिनिट थ हे ब्लूटूथ कनेक्ट करतो. हॅलो.
हॅलो.
स्वयंपाक करायचाय अजून?
अजून स्वयंपाक करायचाय. ह्या मैत्रिणीं कधी नाई ते गेलोय बोलायला इतकं इरीटेड होत होतं मला काय बोलायचं काम नाई.
अगं मला मला मला वा मला वाटलंच गं मला जर तू हा लास्ट कॉल अस संध्याकाळी बोलास तुला करून आणि पाच कॉल करायचाइत.
हम! म्हणलं की त्यांना मी ते मला असं अर्धवट किल्या त्यामुळं ते त्या पण जाणार आहेत उद्या जायला काही नाही त्या पण चालू होत्या मला खरं वेळ नाही मला अजून स्वयंपाक करायचा होता.
आणि दादा डबा
जेवायला येणार आहेत तेन्ही.
जेवाय येणार येत
हम. स्वयंपाक पण करायचं होता सोड, पण बोलत होत्या लय अस म्हणजे फ्रेंड हे असत्यात बग क्लोज फ्रेंड असल्यागत तई आणि मी स्वपनाली तई माहिती असल की तुला
त्यानी आशावरकर आहेत तेनीच ना.
हे शिक्षक आहेत त्यांचं यास्मिन लागून मळ्याच घर नय व्हय इकडं.
नाही माहित.
अस्मिता म्हणस इकड ते बोलत नाहीत आय एम एस ए बीच्या पुढ हिकडं.
बोलत नाहीत काय झालय भांडन झालय काय?
यास्मिन ची मम्मी तर शानी
हा हा.
मग ते बोलालती लय याम्ही हाय तीथ येत नाही हो हिची आणि तेंचि भांडण हायत वाढत कायतर.
हा हा.
नाही मलाच तिथं बोल पाच मिनिट जात बोलत ते बोलत बोलत ट्रीपला गेलेल हिकडं तिकड विषय असत्यात शाळेच त्यात टीचर हाइत ना.
हा हा.
गणबडी
लय लय दिवसातन गाठ पडल्यावर लय ह निघत ते ग.
हम्म! त्यात दुसऱ्याचा के विषय नसत्यात आमच आमचंच असत्यात खर
हा हा.
मसं काही नाश्ता तर केल्यास का नाय.
नाही खालो त्यांना म्हणलं बाहेर कराव नास्ता. मी शेवाळा करतो त्यांना शेवाळ्या पण केलं नाही पर गेलो तिकडच. पुरीणी च्या आणि आंब खाल्ल्यात. त्या सकाळी पिल्यात परत आंब हॅलो त्यांच्यात पट दिशी चपात्या. ह
हम्म हम्म.
स्वयंपाक.
हम्म हम्म.
ते एकटींनच केल्या म्हणून बंद झालं ग.
हा.
उन्हाळ्या
अ ते चकल्या असं गोल गोल पट वाकड्या तिकड्या चालत तसं
चालत्यात मोबाईल दोनच पाहिजे हम् त्यां ते भरपूर प्रमाण केले त्याला मला का ह्या आच होणार नाय बाई एवढा वेळ द्यायच ज्यांनी होईल ते करायचं
हा राहूदे दुस आल्यावर तु कर ना मग
हम्म हम्म मला मला उद्या असं जास्त पण बोलायचं म्हणून किंवा आपण एक विचार चौकशी केली ते वेगळ एक सारखंच बोललेलं ते हे वेगळं ते पण डो त्याला पहिला आणि माझ त्याजा तर कसा आहे माहित नाही बाई
हूं
लय हे झाले ना चेहरा इतका सुजलाय माय बघितलं तू ओळखणार नाहीस कोणाचा चेहरा सुजलाय काय इन्फेक्शन होतंय हे होतय नाका पशी सूजू चालले दोन दिवस
होय जरां दाखवायच नाही का
माळी डॉक्टर ना विचारलं
हूं हूं मी पण माझ्या तोंडावर आता लय उठाल त म्हणजे गावाला जाऊन आल्यावर पाणी बदललं
ते पतंजली ची क्रीम आणल्या ग सौंदर्या
तोंडावर उठत बिटत नाय माझा चेहरा क्लीन हाय सोड
हा डाग तेन गेल तवाच ते काय लावलीस
काहीच लावल
हूं हूं
आपाप गेलं.
हूं हूं ते क्रीम आतास बंद झालंय बघ
काय झालं?
उठायचं आता बंद झालंय म्हंटलं आठ दिवस झालं मग हळूहळू रिझल्ट येणार ना त्याचा आणि आमच्या इकडं ऊन लई ये त्यामूळ चेहरा काळा पडल्यागत झालाय.
धोयाच नसतं पाजेत ना
काय ते?
तेरा वर्षव धुयाचा ना स्वतः काही होत नाही.
हम्-हम्, धुतोय की सारखं धुतोय.
अम्म ज
आता शाळेत नुसतं ते झाडाचं तरी पण दोन तीन वेळा धुतलो, घरी आल्यावर एकदा आणि फेसवॉशनं धुतलो.
अम्-हम्
पुरी काय खेळाय लागल्यात.
हम्म-हम्म
हम्-हम्
धरून धरून शाळेत चालले. स्वयंपाक करायला दिउया.
हां-हां, काय भरून बेंडीय.
नाही बाई, करायचं. ग र आपल्याकडं. आता एकदाच
हम्म हम्म.
अनु भांडायचं नाही अजिबात परत भांडायचं नाही बाळा.
म आता तिला काय करून देणार आहेस त अनवीला?
लाडू
हम्म हम्म. चालतंय की आणि भडंग.
भडंग आणलाय. चकली भडंग तेन सगळं आणलंय हम्म. चकली पण आणलंय लाडू आणलंय. पहिलं परवा न्हेलतो बाई. खरं
कोण तोंडाकडं बघत बसतंय सगळ्यांना द्यायला. तिज्या पोटात किती जाणार
देताना जरा जरा दे ना.
होय देतोय की, मग तिला काय खायला मिळत नाही ना.
हा हित खा म्हणावं थोडं आणि थोडंच ने जा म्हणाव, आणि शेंगदाण्याचं लाडू कसं सगळ्यांन समोर नाय तुझं तु एकटी काढून खात जा म्हणून सांगायचं भूक लागल्यावर एक एक सांग. होय, सगळ्यांना वाटून खायचं ह ह. मग ती दुसरी पण देत्यात का आणलेलं?
दुसऱ्यांचं एक मलं असेल ांड पणा ह हम् रात्री घे म्हत काय करायचं नाही म्हणले असलं काय. सर बडेे वधया मज आचे लोक दिुखे बले
हम्म हम्
हिरा शेतीन आहे ना. बबड मध्ये आमझ कोण तू काय बसून करत माझे भाबा भावा ना नाही शिवकन्या आ घ त्यानंतर का बसून म्हणे खोप वेळा झा म
त्यामुळबा
हम्म.
त्यामुळे पण शरीर फुगतय ना.
हम्म.
हम्म हम्म. मग आणि ऑपरेशन केलेस काय. का
आताता काही मदत करूच न बापरची
कशासाठी मग
का करत मच
काै ते
अंग फक्तेल.
ऑपरेशन केल्या रय
हम्म
हम् हम्
माझ इथ वर आल्यापासून तर आ जरा इकडं तिकडं होत होत. आता हाडून तुरून जा आप ई चो
वाढले हा हा कधी उतरून खाली जायच आणि सगळं धुन भांड्याला वरच आहे ना त्यामुळे हा जर ते ुन भांडीच खाली अस तरी काय जरा हिवा झाला असत. मला तसंच वाटलं धुनं भांड्याला खाली येतयस का. काय वाटलं.
हम्म ह
कुणाचं आहेथे तुम्ही राहताथ पवाराच आहे काय
आता
सुतारांच आहे.
हम्म
हम् हम् एकच रूम आहे.
दोन हे किचन एक दिन
मग तू रात्री ते पाठवली तिस किचन मधला फोटो आणि त्याच्या पलीकड रूम आहे काय? हा हा.
बर.
काय नाही चपाती करायची का आता भाकरी?
हा हा
दिड वासयतात तीम जेवाला
हम्म हम्म
हम्म हम्म
म्हेंदुस बाजी बटाटा ची आमटी शेवगा
हम् हम् चालते की भाजी आणि आमट दोन्ही लागते?
आणि एकच एकच जास्त तर एकच ये.
काय ते?
पण गॅस एकच आहे गं दोन्ही साईडच एक साईडच खराब झाले.
हा हा
ऐ भांडायचं नाही अजिबात, न्हाईतर मी सरळ हम्म ग सगळ्यांनी मिळून खेळायचं, त्याला पण दे. तणाव
हॅलो हा आणि लावतो थांब. लावतो थांब.